हॅलो हा बोल के हाय कि तो आहेाय कि तू बरस
होय ऐ की चहा पिलीस काय
हम्म चहा पिऊन आवरालो बघ
हा हा मला ते ह्याची रेसिपी सांग की अ चिकन बिरयाणीचे
चिकन बिर्याणीची
हा चिकन बिर्याणीची रेसिपी सांग
हम्म.
सांग
श पहिला चिकन आणल्यानंतर धुऊून घ्यायचं धुन घेतल्यावर चांगलं चिरून धुऊून घ्यायच आणि त्याच्यानंतर ना म्हणजे तू केवढी बिर्याणी करणार आहेस ना तेवढं चिकन बाजूला काढून घ्यायचं
ते स्वच्छ धुवायचं त्याला दही आल लसूण पेस्ट
ह
अ गरम मसाला बिर्याणी मसाला वगैरे लावून थोड्या वेळ ठेवायचं झाकून त्याला चांगलं मिक्स करून
हम्म.
थोड्या वेळ झाकून ठेवायचं आणि हे काय ते आपल पाणी म लावून हे करायचं पाणी सुटपर्यंतऽ आणि यला कांदा बारीक चिरून घ्यायचा
हम.
कांदावर चिरून घेऊन कांदा लालसर होूपर्यंत भाजायचा
हमम.
त्याच्यात मग हा आपला अ मसालाला म्हणजे व चिकन आहे नाऽ कशामध्ये अ
अ चिकन मध्ये हे टाकतेस काय, आपलं बटर वगैरे टाकलं तर चालत ते काय जरा
हॅलो हॅलो
हा.
बटर वगैरे टाकलं तर चालतय काय
मी काय बटरऽ
हा, हा हा, हा मग दही वगैरे घालला, घालायचं काय
आता तेऽ
ल हा
ठेवायचं
हा मग ते आंबट लागत नाही दही टाकल्यावर
हा, हा,
थोडंस टाकाय नाही, हम्म.